हॅलो आवाज येतोय काय?
हॅलो.
हॅलो हा आवाज येतोयं? हॅलो.
हॅलो.
हॅलो. आवाज येतोय काय?
अगं कुठं गायब हाईस? हो हो येतोय की. कुठं गायब हाईस? हॅलो
आग तेच तेच म्हणलं तुझा काय फोन नाय काय नाय म्हणलं फोन लावया. तू कुठं गायब हाईस?
मी अभी ना प्लॅनिंग ए मी आहेच किथं हित आपलं प्लॅनिंग वगैरे झालेलं म्हटलं कॉल करूया कॉल करूया. आणि ज्यावेळी कॉल करतोय त्यावेळी तू बिझी लागत होता.
अरे देवा असं झालंय व्हय अगं जरा कामात असेल मी. जरा महत्त्वाचं तेन कामं असतयं म्हणून तलं नाय आणि जर इथकडं कसं रेंजच प्रॉब्लेम आय ना असं. म आता कधी कधी रेंज जातिया त्यामुळ बिझी लागत असेल.
हो हो अग रेंज प्रॉब्लेम पण मला सरळ सांगत होत की नॉट अवेहेलेबल नॉट अववेलेबल. पहिला म नंतर बिझी दाखवलं मग मी म्हटलं असेल ही बिझीच आता.
आता कधी फ्री असेल त्या वेळी कर ल आणि आज तुजा कॉल आला. बाय द वे मला तुला हे सांगायच होत आपण प्लनिंग केलेली ना. च्या वेळेस की फिरायला जायच तर मी घरी परमशन काढली ए आपल्या फ्रेंड्स पण तयार झाल्यात सगळ्या ऑल. आणि सगळ्यांनी वेगवेगळं ठिकाण म्हणजे असं सुचवलेलं आहे आणि तुझ्या नावा मूळ, मी तुझं नाव सांगितलं की आहेत आप ल्यासोबत.
हा.
तर तुझ्यामुळ सगळ्याजण तयार झालेल्या आहेत तर सगळ्यांचं मिळून असं मत आहे एखाद्या रिसॉर्ट ला आपण भेट दिली तर म्हणजे तिथं एन्जॉय केला तर तू कधी गेले आहेस तुला काय वाटतंय? म्हणजे मी कधी गेलेल नाहीये.
हा चालेल की काय प्रॉब्लेम नाय बघूया आपण जाऊया.
म्हणजे कसा असत रिसॉर्ट तुला काय माहितय?
अगं मी रिसॉर्ट ला एकदा गेलेले फॅमिली सोबत काय. अ तुला सांगते त्यांनी काय तर आमच्या घरातल्यानी सम म्हणजे फॉर समथिंग समथिंग कायतरी म्हणजे थोडीफार अमाऊंट भरलेली त्यांनी प्रत्येक व्यक्तीनुसार कायतरी एक ठरावी अमा रक्कम असत्या ती भरायला लागत्या. आणि
हो हो काय तर पॅकेज बोलतात हा.
हा पॅकेजच की हा म दिवसभर तुम्हाला अ तिथं खाणं पिणं नाष्टा आणि जर तुम्ही रात्री थांबणार असलाल तर रात्रीचं जेवण पण असं सगळं फ्री असते त्या तुमच्या त्या पैशामध्ये
खाणे म्हणजे पहिला आणि चमचमीत म्हणल्यावर एक नंबर मी तर त्याच्यावर तुटून पडेल‌
ऐक की आणि तुला सांगते आणि त्यांनी असं रूम्स देत्यात कारण रूम पण त्यांच्या लई भारी असत्यात एक आमचं फॅमिली बरोबर आम्ही गेलेलो ना तिथं असं ते नवीन आलंय मिळते काय अ बां बँबू रूम्स म्हणत्यात की बांबू बांबूच्या रूम्स
हा हा अरे वा म्हणजे अगोदर आई गं मी हे ऑनलाईन बघितलेलं
हा असं वर असते बघ झाडात बनवतात घर तशी तशी रूम्स बनवल्यात त्या कनाय मोठाच्या मोठा फ्लॅट होता असं म्हणजे जागा होती आणि असं झुलता पूल वेगेरे होता अगं मजा करता येईल सांगतो आणि दोन तीन ठिकाणी स्विमिंग स्विमिंग पूल होते.
हा
मग स्विमिंग पूल म्हणल्यावर आता तू कितीही पोह त्याज्यात किती पण म्हणजे हिकडं पण म्हणजे जास्त करायचं काय नंतरनं इथ हुतं आणि बोटिंग हुती त्यात बोटिंग अस
रेवा मला लई आवडते बोटिंग आणि मला एक ऐकायच्याय ते असं बोलतात ना की म्हणजे म्हणतात सगळेजण रिसॉर्टला जास्त करून समरमध्ये जातात अ कि तिथं नाचता पण येतं सोंग्स वगैरे लावतात
हा हा हा ते पण बेनिफिट आहे खरं म्हणजे रिसॉर्टला मला काय वाटतं माहिते काय अ समरलाच जायला पाहिजे असं काय नाय फक्त थंडीमध्ये जास्त गेलो कि ती पाणी गार असत्या आपल्याला पोहायला पण बघत नाहीत जास्त करून जास्त उन्हात जायाला पाहिजे मग दोन अडीचला पण तिथं एन्जॉय करायला गारगार असते त्यामुळं आणि अ उन्हाळ्यात का जायचं सांगू काय ती ती तुला माहिते काय असं ति ते क स्टीम हुती अगं असं पाण्याची पाईप लाईन होती काय आणि असं कॉक चालू केला का नाय असं मग करंज्या कसं उडत्यात बघ तशा उडत हुत्या आणि ते असं ते साँग लावलेलं आणि त्या डान्स करायचा त्या पाण्यामध्ये साँगमध्ये असलं भारी
अरे वा तुम्ही खूप खूप एन्जॉय केला असशतीला की नाही
खूप आणि टेन कोण टेनिस खेळणार असलं तर टेनिस होतं कोण बुद्धिबळ खेळणार असलं तर बुद्धिबळ कोण ते असं ते अ बंदूक चालवत्यात बघ निशानेबाजीसाठी ते करणार असला ते हाय परत कोण अगं तक्या इतकी ऍक्टिव्हटी आहेत तुला सांगू इतक्या ऍक्टिव्हिटिज आहेत तू तिथून येणारच नाहीस हा दम दमशील आणि ती रूम जी आपण घेत लेली हाय ना जी रूम त्या रूमकडे एकदा तू तिथून बाहेर पडलीस तर तू परत त्या रूममधे जाणार नाहीस एवढे बाहेर ऍक्टिव्हटीज असतात
अरे बाप रे त्यांचं टायमिंग म्हणजे आपण राहू शक तो किती पण दिवस म्हणजे त्यांचं काय पॅकेज असेल तर देऊन आपण राहू शकतो मग
म्हणजे दिवसभराचं पण काहीतरी त्यांच अमाऊंट वेगळे आहे आणि जर तू थांबणार असस तरी अमाऊंट त्यांची वेगळी आहे पडते. त्या म्हणजे त्यांचं जेवण इन्क्लूड होत ना त्यामध्ये जेवण पण आलं त्यात मग आम्ही सकाळी गेलेलो आणि संध्याकाळी तर परत आलेल मग सकाळी काय होतं माहितीय काय सका सकाळी आम्ही गेल्या गेला आम्हाला चहा नाश्ता दिला सरबत वगैरे दिले आणि मग उपीट होते कुणाला काय पाहिजे ते होतं अगोले काका नाता ते उपीट इडली अ
अरे वा माझी इडली फेवरेट आहे साऊथ हा
भजी पण होते. इडली.
अरे वा ह.
हा हे चहा होता पोहे कुणाला कॉफी पाहिजे पोहे, उपीट असं होत सगळं आणि ज्यूस होते शिरा होता तुला काय पाहिजे ते घेऊ शकते असं होत. आणि हे झालं का आणि दोन तासांनी परत आम्ही बाहेर खेळो वगैरे पाण्यामध्ये मस्ती केली आणि त्यांनी असं गाणी विणी सगळं त्यांनी लावून देतात अगं मजा करायला आपल्याला.
अरे वा.
पण निसरगता आहे तुला सांगू तुला खरं सांगते तू ये तू येणारच नाहीस तिथून इतकं भारी आहे. बोटिंग पण तिथच हॉर्स रायडिंग पण तिथं आणि असं सगळीकडं झाड म्हणजे असं निसर्गच सगळा. डोंगर भाग असं वर गेल्यावर ते तुला माहीती आहे असं
थोडंफार चांगलंच आहे. मी हे फक्त असं मुवीज मधे वगैरे बघितलेलं.
काय म्हणतेस?
हे फक्त मी असं मूवीज मध्ये वगैरे बघितलेलं पण आता मला जायचंच आहेत.
तुला पुढची तर सांगते ऐक आणि आम्हाला जेवायला काय होत सांगतेथ अ तिथ होत अ श्रीखंड. बासुंदी पण श्रीखंड पण होत म्हणजे कुणाला आवडते त्याच्यावर परी होती पण. पण. आणि कुणाला चपाती प चपाती, मसाले भात, वांग्याची भाजी, आम ती आणि असू काय काय आणि गुलाबजाम होते शेवटला म्हणजे स्वीटमध्ये
अरे म्हणजे कोणते पंच पकवान म्हणतात ना
हा आताच आणि सगळ्यात भारी हे तुला प्लेट मध्ये त्यांनी देत नव्हते. त्यांनी ते तुला केळीच्या पानावर वाढत होते.
अरे वा मस्तस म्हणजे बोलतात की केळीच्या पानावर आहार चांगला जातो निरोगी असत आणि पचायला पण म्हणजे
हा बरोबर आहे तुझं. अ ते ज्या वेळेस आपण पदार्थ वाढतो ना गरम गरम केळीच्या पानावर तर ते गरमच्या ये ना त्या केळीच्या म्हणजे पान पानात ना की द्रव बाहेर येते गरम. जे गरम असल्या जे पण आपल्या गरम असल्यामूळ उष्णते मूळ केळीच्या पानातला जो द्रव बाहेर येतोय कणी तो द्रव आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतोय. त्यामध्ये खूप पोषक असतात, त्यामुळं आपलं पूर्वज त्यांनी काय सांगितलय केळीच्या पाना वरती जेवत होते हे त्याच
हो अगोदर पण हो अगोदर असं म्हणतात पण की घरी पाहुणे वगैरे आले अगोदरच्या काळात आता काय आपण प्लास्टिक किंवा स्टील पण आता वाप रत नाही धुवायचा कंटाळा तर ते वाढत होते ना. हो.
हो बघ ना.
आ ते केळीच्या पानावरच मी ऐकलंय सोडं छान आहे. म्हणजे तू एवढी मला म्हणजे इन्फॉर्मेशन दिलीस ना छान वाटली. मग मी सगळ्यांना सांगेन की तू तयार झाली आहेस रिसॉर्टला. तू आहेस ना ओके आपण जाऊया सगळेजण?
बला तिथं तुम्हाला का जायच माहतीय आपण सगळे एकत्र आहो आणि शेवटला कणी असं सॉग वगैरे म्हणायचं आहे मग मला काय वाटतं आपण सॉग वगैरे ठीक आहे ना पण असं पण एक असं की आपण प्रत्येक जण आपापल्या मनातल्या काही गोष्टी शेअर करत असतोय. मग तस पण एकत्र आपल्याला वेळ घालवता येईल. कारण आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये म्हणजे अ दैनंदिन ह्याच्यात कोण बिझी असतय कुणाला वेळ नसतोय त्यामुळं
कोण एकटच रडत असतय कोण एकटच झू हा. असं म्हणतात की डिप्रेशन मध्ये पण जात
छान असं आणि तुला काय सुचते काय सांग आणि तुला कुठं जायचंय? हे तर चाल तिथून आणि आपण जर जायचं म्हणलीस तर मग मंदिर वगैरे बघायचे तर तुला अस कुठ काय जायचं
म्हणजे धार्मिक ठिकाणी देखील आपण भेट देऊ शकतो.
अ कुठं?
म्हणजे अजून काय फिक्स नाहीये अजून हा म्हणजे प्लेस काय नाही झालं झाल्यावर तुला कळवेन मी.
हा.
तरी पण तू जरी सुचवलीस असं वाटतय की आता रिसॉर्टच म्हणजे मला एवढ इनफर्मेशन नाही हे आ तुम्हीच फिरलेल आहे माझ्या आपल्याच फ्रेंडनी सांगितलं की रिसॉर्ट ला जाऊया. म्हणून ही कल्पना मी तुझ्यासमोर मांडली तर तुम्हाला छानरित्या म्हणजे एक्सप्लेन केली.
की मजा करू शकतोय आणि काय की कारण तलाव कसं वर डोंगरातच असतात ना एक आहे तिथं असा वर रे ट्रेकिंग केल्यासारखं पण होईल मग त्याला पूर्ण आप येणार बग.
ओके चालेल डन मग जाऊया आपण.
मग तू ठरव की इकड जायचं काय ट्रेकिंगला म्हणून तिकडे जायच ट्रेकिंगला जर जायचं ठरल पण तर शूज घ्यायला लागणार कपडे वेगळे असणार ते सगळ्यांना सांग अस आणि प्रिकॉश म्हणजे सगळ्यांना काळजी घ्यायला लाव आणि
हो सांगते की सगळं, जे इम्पॉर्टंट मेडिसिन वगैरे काय असेल तर आणा.
पण ट्रेकिंगला करताना वर काही मिळत नाही त्यामुळे इथूनच सगळं घेऊन जायचं.
ओके चालेल सांगेल मी सगळ्यांना तरी पण तु मला व्हॉट्सअप कर काय असेल ते काय काय आणायचं डॉक्युमेंटस काय लागेल वगैरे सगळे सांग. आणि तू पण ये व्यवस्थित मज्जा करूया.
हो हो कॉल कर मला परत नंतर, ओके.
हा हा चालेल.
ठेवू काय?
बाय. हा हां.